हॅलो हॅलो
हॅलो हा ऐकू येतो हो येतो
हा ह हा ह एखादीीपासून करताय तुम्ही ए का
मी परवाच एक दोन दिवसाखाली ॲड झाले बघा
अच्छा मला पण कालच सुरू केलं मी ला काय आध कळत पण नव्हतं माझं काही बोलत झाले
होय सोमवारपर्यंत हे कंप्लीट कराय म्ह ते टास्क
हा वाार रविवार आहे ना म आता म्हणजे जचं काही तसं मला वाटत काही पण नाही रात्री उशीिा वगैरे किंवा स पण करू शकतो पण मग ते कस आहे ना आणनोखी व्यक्तीला कस आपणलं वेगळ्याेळेला फोन करायचा असेल तसंही मग मी सहसा बारा ते चार वेळेतच फोन करतो
हो
बरो बर पडत
काय म्हणताय
काय आहे ना बहुतेक लोक काय नाही काय चाललंय आता लेडीस
ये ना ते
आता येतोय आवाज
हो येतो हा हॅलो बोला
हा हा हा काय ब झाला कोणकण आहे
काय
हॅलो राहायला कुठे आहे म्हटत तुझं गाव कुठला वाटत तु
इथे सोलापूर
शहर जिल्हा
सोलापूर सोलापूर हो.
सोलापूरचीच भरपूर.
सोलापूर पासून इकड ग्रामीण भागात राहतो आम्ही.
हा हा हा
हा.
अच्छा! आणि कसं आहे तुमच्याकडे. ह ग्रामीण भागात म्हणजे मग शेती वगैरे पिकं वगैरे कशी घेतली जात कसं आहे तिकडचं कल्चर.
हा इकडं पण आहे शेती आहे का पण काय पाणीच नाही पाऊसच नाही. हम्
उऊसाची मला वाटतं शेती जास्त होतं काय तिकडं.
हा ओस पण लावतात नाही इकडे जास्त करून ओसच लावतात सगळे.
आच स. हम्
पाणी असेल तरच पीक येतेेत बघा सगळं.
हा हा पाार पाहिजे. आता काय बारा महि महिने का झा आणि पावसाच्या पाण्याचा पुरसा पण नाही.
हो आता काय पाऊस नाही काय नाही बघा पंधरा दिवस तररी झालं पाऊसच र
हा.
ह
हॅलो!
हे याचे याची हे पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी म्हणजे कसं करत. आणि कुठल्या पोर्कसाठी करतय.
काय म्हणताय.
पॉलीस वर तिची तयारी म्हणलं करताय तर मग याच म्हणजे तयारी म्हणजे कस कशी करता. आणि कुठल्या पोस्ट साठी करतायच कसं असतं तयारी कर म्हणजे करायची म्हणजे नेमक का असत.
तुमचा आवाज म्हणजे असं क्लिअर येत नाही बघा मोबाईल लांब आहे का.
अ आता येतोय आवाज.
हो येतं.
हॅलो!
हा हॅलो बोला.
ह हा मी म्हटलं हे पोलीस भरतीिची तयारी करताय तर. कसं व याची तयारी नेमकी कशी करता तुम्ही आणि कुठल्या पोस्ट साठी करता. काय अस ते माहिती विचारत होत हो.
आता मी पण म्हण हो येतो येतो.
आधी कसं. म्हणजे खानदानी आमच पण फॅमिली खूप मोठी आहे आणि सगळेजण म्हनायच. बर्यंत शून सड शून सोड मी काय के. अकरावी बारावी आणि बी ए फस्ट. तर हे तीन वर्ष एनसीसी केेले ते मग ते काय झालं नकोच म्हणायचे सगळेजण. सगळ्यांचं म्हणजे सपोर्टच नव्हतं काहीच तरी पण मी जाऊ दे जाऊ दे म्हणून दोन म्ह दिले केले भरते त्याच्यात काय सक्सेस झाला नाही. ग्राउंड वगैरे इकड गावाकडे करत होते आणि फक्त म्हणजेर. ती म्हणजे काय असते हे फक्त म्हणजे ग्राउंड एवढंच असं माहिती ग्राउंडचं एवढं माहिती होतं. आणि सोळा आठशे मीटर आणि गोळाफेक शंभर मीटरच एवढं नॉलेज होतं फक्त. आणि इकडं गावाकडे कसं तेवढं जास्त कोणी करणार नाही. सगळ्या सिटीत जाणार. मग कोण ना भेटनार घाट गावातले कोणीच नव्हते म्हणजे माझ्या एजच्या मुलीच सगळे जण त्यांच्या म्हणजे आवडीनुसार त्यांच त्यानी म्हणजे जॉबचा वगैरे विचार करून त्यांनी ते दुसऱ्या करिअरमध्ये हे झालय म्हणजे तिकड त्यांचं बघत होत्या मला हे करायचं होतं म्हणून मी काय केले इथंच फक्त ग्राउंड करायचे फक्त गावाकडं मग पुढे-पुढे काय झालं? एक सहा महिने मी पण सोलापुरात गेले मग तिथे गेल्यावर सगळं काय म्हणजे असं असते असं सगळं काय मला पण कळालं मग मी तिथून पुढं सुरवात केली.
मग त्याची लेखी परीक्षा वगैरे पण होत असेल मग त्याची कोचिंग लाख असेल ना.
हो पहिला म्हणजे कसं ग्राउंड प्रॅक्टिस घेत्यात. पूर्ण म्हणजे अकॅडमी जरी जॉईन केलो ना ग्राउंडच आणि कसं आधी भर तिच्या वेळेस आधी ग्राउंड होतो ग्राउंड मध्ये जर क्वालिफाय झालो तर अ म्हणजे पुढे एक्झाम साठी आम्ही म्हणजे क्वालिफाय होतो नाही तर नाही. तर ग्राउंडमध्येध्ये जर कॉलिफाय झाला नाही तर बाहेरच पडतो आम्ही.
हो.
हा आणि ते कसं?
हो. सगळ्यात म्हणजे म्हणजे मिरिट जास्त म्हणजे एकदम कमी असते आणि ई डब्ल्यू एस ला अस आणि बाकीच्या सगळ्यांना हाय हायच लागत.
हा हा.
हा आणि मी पण एकदा ठाण्याला आणि मुंबईला रायगडला टाकलेले ते काही झालंच नाही. जाऊ दे म्हणून सोडले. आणि आता एम आर पण आहेत ते पण आता मुंबई पोलीस आहेत त्यांनी पण म्हणलेत की तो तो फॉर्म टाक आताय.
अ म्हणजे मिस्टर का तुमचे?
हो फक्त म्हणजे एंगेजमेंट झाल्या फक्त अजून लग्न वगैरे काय नाही.
मग ते तिथे पण पोलिसच आहेत का?
होय.
अच्छा, अच्छा. ते मग सर्विसला कुठे आहेत?
त्यांनी मुंबईला आहेत.
अच्छा अच्छा, मग याच्यात अस थोडस ओळख वगैरे आशी पण चालत असेल ना? म्हणजे हा पैसे वगैरे देऊन कस
ते आमच आता होय. हो होतात. तस पण ते कसं आधी तीन चार लाख रुपये मध्ये होत होत आता कसं दहा-दहा लाख आठ-आठ लाख रुपये म्हणत्यात.
अच्छा अच्छा हम्.
आणि कसं आमचं एंगेजमेंट आता परवा परवा एक चार महिने झाले तवा झालेत. त्याच्या आधी करत होते मी पण प्रयत्न.
अच्छा, अच्छा हम् ह्.
करायचं म्हणतान पण खूप म्हणजे खूप अवघड म्हणजे खूप कष्ट करावं लागतं मेहनत असंच नाही भेटत कुठलं पण.
घरातूनच तस तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ना आता काय?
हा सपोर्टच नव्हता ना कोणाचा. आहेत भाऊ लोक मला सख्खा भाऊ एकटा आहे. बाकीचेे सहा जण सहा जन आहेत ते काका बाबांचे मुलं आहेत ओ त्यांनी पण आहेत. पण एक, दोघ करत्यात त्यांनी पण केले. नी पण मग ते म्हणजे अस सोलापूरमध्येध्ये राहायचे आ सांगायचं वगैरे काय करत होते मग सगळेजण आडवे होते म्हणजे करूच नको तो आपल्या खानदांमध्ये कोण करत नाही मग तूच का करतेस
नाही त त आता तिकडडे लग्न तर आता मला वाटतं दिवाळी नंतर होईल तुमचं
काय वातं
लग्न म्हटलं दिवाळी नंतर होईल ना हा एंगेजमेंट झाली याचा अर्थ
आता पुढच्या महिन्यात तारीख निघाली पण त्यां काय त्यांच्याकडे आहे ना लग्ना तिथड आहे मग ते जर काढलं तर पुढच्या मत येल नाही तर जवळ नाही
नाही पुढच्या महिन्यात कस होईल ात्र मास मध्ये लग्न करत नाही ना आपल्याकडे आता पुढ पु पुढच्या महिन्यात नाही नाही पुढच्या महिन्यात तुम्ही म्हणताय प चातुर्मास मध्ये लग्न होत नाही ना आपल्याकडे
हो होत नाहीत बट ते म्हणजे आम्ही पण पंचांग वगैरे काढून बघितलो ना मग ते खूप दिवस सोडून म्हणजे आता सेडून वगैरे करून मग ते सासरवाडी सगळेजण गडबड करतात असं तारीख असेल तर बघा करून टाकूयात करुण टाकूयात असं म्हणतात
अच्छा अच्छा
हो
ठी हा मग तेच ठीक आहे ना पुढच्या महिन्यात हो नाही तर कं्हा म्हणजे पण मग तुमचं तुम्हाला तिथून सपोर्ट मिळेल आणि शहरातच तर मग तिथ सगळ्या सुविधा पण राहतील हा ते अभ्यास म्हणा ट्युशन म्हणा काय असेल ते क्लास वगैरे प्रॅक्टिस वगैरे सगळं आणि आणि त्यांच्या ओळखी वगैरे असतील तर तसं पण बघता येईल ना
हो ओळखी पण आहेत ओळखे पण आहे हा
ह आम्ही जळगाव
जर झाला हा
हां हां
पण ते भाषा तुमचं म्हणजे असं जळगावच्या त्यांची म्हणजे आरची म मैत्रिण आहे तिचं म्हणजे भाषा वेगळीच आहे
हा पण मी मी ज जळगाववाला प्रॉपर जळगाववाला नाही ना जळगाव माझं गाव आहे पण मी ऑलओव्ह इंडिया फिरणारा माणूस आहे पूर्ण हा इकड इकडं तिकडं बाहेरच माझं हे गेलेलं आहे तुम्ही जे म्हणताय ना भाषा एक तर ते हिराणी बोलत असतील खांदेची भाषा हो किंवा ते हा पण मग ते खानदेशी जर बोललं ना तर खानदेशी म्हणजे बरीचशी म्हणजे आता जसं बरेचसे अर्धे शब्द किंवा वाक्य तुम्हाला समजणार नाही प्रॉपर खांद्याशी बोलल तर ह ना निम्मे निम्मे निम्मे जास्त गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत आणि तुम्ही बोलाय बोलायच ज फोनटिक्स जर म्हटलं तुम्ही ना आवाजाची लय तर मी अ नेहमी बाहेर फिरलेलो आहे दूर् राहिल आहे शिक्षणासाठी नोकरी पूर्ण कधी गुजात कधी जम्मू काश्मीर कधी अ पुणे मुंबई किंवा असं आता आणि सगळ्या प्रकारचे मित्र वगैरे माझे त्यामुळे मग माझी काय असं खानदेशी लय नाहीये बोलायची मला खानदेशी बोलता येत पण पण असं नॉर्मल जरी मराठी बोललायखादा खांदेची व्यक्ती तर तुम्हाला कळेल
हा
तर माझ्या याच्यावरून नाही करळणार
ह... ते मैत्रिणी पण आहे ना यांची मैत्रिणी ती पण बोलत होती मला मग ते..... खानदेशी वेगळंच होतं भाषा..... म्हणून म्हणलं तुम्ही पण जळगावचे म्हणताना तुम्ही म्हणजे इकडे परफेक्ट मराठी प्युअर बोलताय ते खानदेशी सारख..... तिचं मला कळत नव्हतं आणि माझं तिला कळत नव्हतं मराठी.....
मा माझ पाच..... मी दर पाच वर्षांनी म्हणजे माझं हे चेंज झालेलं आहे लोकेशन आणि हे सगळं..... म्हणजे कमीत कमी तीन आणि जास्तीत अस पाच तीन ते पाच वर्षाच्या पीरियडमध्ये.... ते आणि पूर्णपणे चेंज ह म्हणजे जसं तुम्ही डायरेक्ट विषय बदलतो.... कि ब मराठी वेगळा हिंदी वेगळा आणि भूगोल.... वेगळा आणि इतिहास वेगळा विज्ञान वेगळा तस.... म्हणजे पाच वर्षानंतर जर चेंज झालो ना तर मागची सगळी लोकं सुटणार आणि सगळी पुन्हा नवीन..... लोक जोडणार सगळ्या प्रकारचे आहे.... म्हणजे पूर्ण सगळं सगळंच बदलणार असं नाही की थोडंसं बदललं फक्त बाकीची लोक तेच आहेत... दोन चार लोक नवी आली दोन चार जुनी आहेत.... असं नाही माझं पूर्णच बदलायचं ना सगळं त्यामुळे म.... आणि मी माझ बाल.... खर तर ते प्राथमिक शाळा वगैरे मुंबईला झालेली आहे ना त्यामुळे.... अच.... अ म्हणजे पहिली द पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण मुंबईला झालेलं आहे.... त्यामुळे ते स्टँडर्ड मराठीच पहिले अंगवळणी पडली लहानपणापासून...
हा....
असं आहे आणि नंतर ते पाचवी पाचवी नंतर मग मी अजून पाच वर्ष.... ह दुसऱ्या शहरात होतो.... म पुन्हा दहावी नंतर अ दोन वर्ष दुसऱ्या शहरात.... परत बारावी नंतर पाच वर्ष दुसऱ्या शहरात पुन्हा मग नोकरीसाठी परत.... दुसरीकडे असं दर पाच पाच वर्ष माझे पूर्ण लोक बदलत गेली....
हा....
अस आहे....
हो....
चला ठीक आहे करतो मी नंतर आता तो फोन येतोय थोडा ऑफिसमधून....
ठीक आहे ठीक आहे हां...